हॅलो हॅलो आवाजचा प्रॉब्लेमच आहे हा आता येतोय.
हॅलो
हा हॅलो, माझा येतोय काय आवाज?
हा येतोय आता.
हम्म, जेवला?
हो ट्रान्स्क्रिप्शन आलं का तु
आलय ना पण वेळच नाही करायला. सकाळीच बघितलं आलंय ते. वेळच नाही. तुम्ही केलं किती झालं?
माझे चार चार अजून बाकी आहेत ना कुठं केलं नाही केलं आता आज करून टाकेन.
होर
अगं हे नव्हते मग ट्रान्स्क्रिप्शन मी आता पन्नास केले.
आणि परत आले?
मी म्हटलं आता नाही करत आता नंतर करेन.
हो काय
ते किती आले होते ना काल नव्हते ना दोन दिवसापूर्वी.
हम्म
कुठे आले होते ट्रान्स्क्रिप्शन बापरे, तुला आलं होत? मोठ
ह नाही नाही
खूप मोठे मोठे आले होते.
कसलं?
ते ट्रान्स्क्रिप्शनचंच
काल नव्हतं, काल कुठं होतं?
काल नाही ग परवा- परवा रा नाही, परवा पण नाही त्याच्या आल्या दिवशी
हा त्याच्या आगोदर हा.
तेव्हा खूप मोठे -मोठे आले होते, तू नाही का मला फोन केला होता आलेय म्हणून.
हा,
हां ते खूप मोठे- मोठे आले होते.
हा ना.
हो ते पन्नास करायलाच किती वेळ लागला.
हो.
ते आता ह्यांची नावं लिहायची होत्यात मी तुझं बघितलं म्हणुन मग मी टाकलं.
नव्हते टाकायचं.
मग
मला म्हाञी काकीनी रात्री मेसेज केलेला, मला लक्षात आलं नाही, मी झोपत होते टाकलं सगळेजण टाकत होते, म्हणून मी वरचं मेसेजच वाचला नाही.
मी पण तुझं बघून टाकलंय, मग काय बोल कि काकी
काकी बोलल्या कि ज्या अगोदर एक वर्षापासून आहेत ना त्यांनी म्हणजे ते रिनीव्हल केले ना. त्यांची नाव मागितलेली, तू आत्ताच जॉईन झालीस तू कशाला टाकलंस? म त्या ज्योती मॅडमनीच माझा मेसेज डिलीट केला. पण तरी पण हायेच त्या लिस्ट मधी जाऊदे तिकडं म्हटलं असं पण त्या ग्रुपचा काय फायदा आहे. हाय की नाही कट झाला पाय. हॅलो, हॅलो, आवाज येत नाही ताई
काय झालं?
आवाज येइना म्हणून थांबले.
हा का? हॅलो,
हा,
कट नको करू.
हो. जेवला कि नाय म?
हो मग ते आताच, आरे थांब जरा शिव मला निवदाची काढून घेऊ दे बाळा. हॅलो, शिवच, शिव आता आली ना खाती ये ती.
हम्म, हो काय एक्झाम संपल्या?
हॅलो,
हां, बोला. काय करताय?
म्हंटलं नवीन ग्रुपमध्ये ऍड केलंय का तुला?
कुठल्या, हा केलय हो तोच ना सत्कर्मचा,
नाही तो नाही ग नवीन एक केलाय ना हस मग तेच सत्कर मच! दोन हजार सव्वीस बॅच टाकले बघ,
तरी हा केलंय,
केले आहे ना,
बघितलं नाही एवढं कारण कि वेळच नाही ते अहो, योगाला जाते ना आई सोबत,
हा हा
मग तिकडून आलं की जेवण बीवण बनवायचं कि मग? लगेच दहा साडे दहा वाजता किं म झोपायचं आणि आज तर आम्ही सकाळी बाहेर गेलतो. दोघी जण ते एक वाजता आल मग तिथून जेवलो! आणि मग ते आधार कार्डचं करायला गेले हो गॅजेटचं
ओके,
ते आता आली म तो गॅजेटचा अ फॉर्म, हा मग तो फॉर्म भरला माही सेवा केंद्रात जाऊन ती बोलली उद्या. तसीलदार मधन जाऊन अफिडिट करून आन. मग तुला पंधरा दिवसांनी गॅजेट भेटल,
आज गॅझेट बस नाही लागत गॅझेटला?
हम्म,
लगेच सात दिवसात येतं गॅझेट!
ती बोलली की आठ दिवसांनी तुला मेसेज येईल उद्या केलं ना, म्हणजे आम्ही प्रोसेस करणार इथून आणि मग तुला मेसेज येणार आठ दिवसात. आणि म जेव्हा गॅजट आलं का नाय कि, गॅजेट तुला देणार आणि मग लगेच आधार कार्ड काढाएच.
ओके आणि मग मॅरिज सर्टिफिकेट
ते अजून सॉफ्ट, फवेअर नाही आलं ना मॅरिट सर्टिफिकेटच म्हणून म्हटलं जाऊन दे हेच!
काढून घे,
हो तेव्हाच केला असत तो बरं झाला असताय, ताई.. तेव्हा पंधराशे रुपये बोललेले आता एक, हम्म पंधराशे रुपये तवा बोलला ना आता दोन हजार. माहती हाय,
काय म्हणताय, तुमचा आवाज कट होतोय,
हॅलो येतोय का?
हा,
सातशे रुपयामध्ये केलं होतं गॅझेट आमचं येतो का आवाज,
हो पण हो येत पण तुमच लग्न कधी झालेलं
अगं ते आत्ता केलेलं आहे मागच्या वर्षी
हो काय सांगताय आत्ता नाव चेंज केलं तुम्ही हा काय,
आता पण मॅरिज सर्टिफिकेट नव्हत काढलं ना, मग गॅझेट काढलं. मला फॉर्म ला लाग
अ
भरायला.
म तुम्ही आत्ता मागच्या वर्षी नाव चेंज केलं.
हो.
होय.
म तेव्हा केलं ग्याज
हो काय?
नाव ते
हुं.
माझ पण मग ते
हुं.
दुरुस्त केलेलं पण, ते नाव होत ना नाव ये ना
हुं. त बघू उद्या मॅरिड सरतीफिकेट. तड जर आज भेटला असत ना, तर लगेच झाला असत. पहिले मॅरीड सरतीफीकीट तुमचं लग्न झालं तवा, मॅरिज सर्टिफिकेट ताय निघत होते लवकर. माह्या दिदिन
हू हू. हां हां हां.